हम हम हम्म हेच चाल आहे ना..... हम्म वाटत.... हम्म मी तिला केलो ना मग....
तुम्ही तिला काय देता खाऊ वगैरे देता असं बाहेरच.....
बाहेरच दुकानमधलं काही घरातच करतो..... हिन अजून लहान आहे ना....
हम्म तेच..... मी पण आता जास्त नाही देतो खात पण नाही तस आणि जेवायला तर बिलकुल मागत नाही.... कंटाळा करतो जाम हा खूपच कंटाळा करतो बळजबरी त्याला भरवाव लागतो. तो इकडे तिकडे घेऊन आमच हॉर्स वगैरे आहेत ना मग.... ते दाखवते त्याला हा कोंबड्या वगैरे आहेत ना आमच्या....
हा......
खांबा वगैरे आहेत ते दाखवत दाखवत कधी कधी खातो मग.... नाही तर मिस्टर आले की मग गाडीवर त्याला बसवायचं आणि भरवायचं... तेव्हा पण खाल्लं तर खातो नाही तर नाही खात..... तो पण एक आपल्यासाठी टाक्सच आहे मोठा....
हिला तर गाव भर फिरवाव लागतय हम्म... एक दोन वर्षाची होई पर्यत हाय बगा....
हम्म.... जो पर्यत त्यांना समजत नाही ना तो पर्यत हायच...
हम्म तिला.... माझ्या म्हणजे आईची हम्म हम्म दोन वर्षाला घालायच....
नाही आम्ही इकडे तीन का पाच.... अंगणवाडीत तर इकडे पाच का सहा वर्षांनी घेतात आम्ही...
हा अंगणवाडी पाच वर्षांनी घेता पण दोन.... त्यांतर हला.... ह ह.
हा प्ले ग्रुपला टाकू शकता हा. मी नाही कारण का म तो खूपच लान आहे ना त्याच्यामध्ये मला एवढा लवकर नाही.
हो..... हम्म तेच....
अंगवाडी मध्ये पण स्टेप वाटत नाहीत.... ती माहिते का मागे व्हिडिओ व्हायरल झालेले एक मुलगा एका मुलाला खूप चावत होता मारत होता... ह अ.
हा हा बघितले आणि तु्ही अजून लोक देत नव्हती.
बघून एवढं खूप वाईट वाटलं ना खूपच त्याच्यामुळे ना लवकर पण मुलांना शाळेत टाकायला भीती वाटते.
म्हण आपण बसावं लाक्ष व
हेच ना म्हणजे असं टाकलं तर म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे ना त्या लोकांनी पण
हा हा त्यांची जबाबदारी असते ना.
हा तेच ना त्यांची जबाबदारी असते ना तुमच्याकडे आम्ही लहान मुलं घेऊन येत. शिकायला तु म्हणजे त्यांच्याकडे लक्ष ठेवा लाग. पाहिजे ते काय करताय कुठे जातय
ह काय तरी या. नाही नाहीपस कधीच
हॅलो तुम्ही जेवण नाही बनवत
नाही तर तर शिकिकडा बण होते.
मग इकडे कोण बनवते.
काही बनवते म्हणे
म्हणजे तुम्ही माहेरी आलात.
हा मी दिरी ग केले नाही तरंजी लहान आहे ना बाार
अच्छा म्हणजे हा ते डिलेव्हरी झाल्यावर जातात नागैरे तेव्हा तिकडेच गेलात म्हणजे सासरीे गेलातच नाही.
गेलच नाहीझणच्या याच गावात
म्हणजे गावातला गावातच ना.
त्यांच्यावर फारस केल मी तिक सासरी कोली.
अच्छा. बरं आहे आई असले की कसं आपल्याला आराम पण असतो. तस माझ कस सगळ इकडेच झालंय ना सास्रे त्याच्यामुळे मी काय जास्त आराम करू शकत नाही इकडे कस काम इकडेच काम करावं लागतो ना किती काय झालं तरी आई. त्याही असते हा किती काही झालं तरी त्याच्यामुळे तस आईची कमी पणा वाटते खूप
ह् मला पण
ह मी सिवल ला झाले ना
तिझ झाात
माझ सीझर झालंय हा तुमचं
माझं नॉर्मल आहे.
नॉर्मल आहे मला पण बोलत हो. ते माझे मोठे बहीण नॉर्मल बघ पण नाही कारण का? तेवढा त्रास होतताना खूप बापरे म अक्षरश रडायला लागले. अक्षरशः रडायला लाग एवढा त्रास बाबा कस. बायकांच कस असत.
हम् वेट किती वासता का?
त्याच अ दोन शंभर होतां.
सेम आहे सेकंड. संवाद
ह याच वजन नव्हतं जास्त काय. त्याचा आता-आता तो हेल्दी झाला, पण आता लग परत बारीक झाला त मध्ये म हेल्दी जातात.
हा आता गेली.
दात वगैरे काढतो, धावतो वगैरे ना. मध्ये मी त्याला सॅरलेक वगैरे द्यायचे ना, ते मखाने ओट वगैरे, तेव्हा त्या झालेली तब्येत आता मी ते कस बंद केला. आता मोठं झालं ना, म बंद केलं उठला परत.
हम.
त्याला घेते, दिसते नाही तर रडेल तो.
अहू.
हा मी दिसते नाही ना तर, जाम रोडतो. हा आणि शोधत येईल मला कुठे गेली. आवाज देईल म, म.
बोलते.
हा बाबा-बाबा बोलतो, दादा बोलतो मामा बोलतो.
हा.
हॅलो, हॅलो. तो लवकर चालायला लागला ना, मग लगे जास्त बोलत नाही तो आता मुल कशी. लेट बोलतात. चाल, म्हणजे मुली लवकर बोलतात, मुलं लेट बोलतात. हम्म.
हे आमची तर एवडीच आहे, फार तरी एवढ आला एवढं तिघांच्या-तिघी सांभाळत आम्ही तीला.
मग आमचा पण हा कार्टून काय कमी आहे, ज्या मस्ती. कोरा. ऐकतच नाय, आणि कोण ओरडलं ना त्याचे मोठे पप्पा आहेत ना, ते ओरडले ना. अजिबात नाही, त्याला म्हणजे फरकच नाही म्हणजे हसतो लगेच. एवढं कोणी पण, ओरडा त्याला काहीच नाही हसेल लगेच तो.
काय समोर.
त्याला अजून कसं म्हणजे समजत नाही ना, अजून कसं ओरडत ते त्याच्या मुळे, जेव्हा त्याला समजेल तवा कस तो. हा जेव्हा त्याला समजेल, तवर मग तो कस रागवेल. आता काय, ना त्याला समजत.
हम्म.
हम्म.
मग तेनी, त्यांच्याकडे जो ना पुढच्या लावावाय.
हा.
हा लगेच समजतय. लवकर
तस याला ना, मी डोळे जरी दाखवले ना, असे मोठे तरी हसेल. माझ्या मिस्टरांनी पण, ते पण ओरडले ना, तरी काय नाही त्यांना मिठीच मारतो.
ह.
नाही तर मला.
राधा-राधा.
डेंजर आहे, आमच्या घरात. हा आणि माझ्या जावेला पण मूल गा, झालाय ना, तो ह्याच्याून मोठा आहे, तरी हा त्याला मारतो.
हा लय शाणा हाय.
लहान लहान आहेत ना सगले आमच्या घरात चिल्लर पार्टी
गावा
मला दोन जावंय येत.
तुम्हाला कुटून बघील
हा मी लहान आहे सर्वात दोन मोठ हायेत हम्म
त्यांना पण दोन दोन लेकरं हायत.
हा एक मोठीे आहे ना तिला दोन मुलं आहेत आणि मधले आहे तिला एक मुलगा न मुलगी आहे.
हा मं तुलाच हाय रिकामा
खूपच ती चिल्लर पार्टी ये काय सागू ते चाऊ चाऊ असत आमच्याकडे हम्म म तो त्याला मज्जा वाटते. तिकडे तसं माहेरी गेली ना तिकडे असं कोण नसत ना जास्त आणि तिकडे कोणा तिकडे जात पण नाही हा जाम रडतो मलाच चिटकून असतो कोणाकच जाणार नाय पप्पांकडे पण नाय जात.
हा
सगळी जण आवडीने घेतात पण हा जातच नाय.
बरा
हम्म तस इकडे आला ना की सगल्यांकड जात तो अस त्याला इकडे सवय झाले ना त्याच्यामुले तो इकडे चांगला खेलतो.
हा त्यामुल थोडं चईत असत त्याला
मग इकडे पयल काय वाटतात नाय मला
हा तुम्हा
तिकडे गेल का म टेन्शन येत. नाय माहेरी मी जात नाय पण पप्पा बोलवतात ती ये बाबूला घेऊन ये. त्यांना करमत नाय ह्याच्याशिवाय
हा
जरी कॉल नाय केला तरी कॉल करून विचारतील कॉल नाय केलास. काय झालं? त्यांचा जीव ज्याम ह
चौघीचं पण लग्न झालंय.
नाही एक लहान आहे तिचं लग्न व्हायचं बाकी आणि एक भाव हाय ना त्याचं पण नाय झालंय. ते दोघं लहान आहेत ना
हा तिघीची झाली नाय का
हूं आता कसं पप्पा एकटेच राहतील ना म्हणजे भाव आणि ब पप्पा एकटेच राहतील ना म्हणून बहिणी चा अजून केला नाय तिजा पण अजून काय एवढा वय नाय लग्नाचा नंतर मग करू तिजा पण ती आता तिला कितवा लागला मला पण आता आठवत ती दोन हजार तीन ची ये.
तीन ची ये का
हा माझ्या शिवून हा माझ्याशिवून चार वर्ष तरी लहान हाय ती चार वर्षानी लहान आहे.
हा काय जॉब करते
हा जॉबला जाते ती क्लासला पण जातय क्लास लावलाय तिने हम्म
हूं त्याचा कॉल झाला.
झालं मग बाकी
त बघाता स्वैंपाक मम्मी करणार आता मी बाळा
हॅलो हॅलो हा तुमचा आवाज ब्रेक होतोय बोला
पाऊस आला ना मग ब्रेक व्हायलय त्यामुळे
अच्छा हा पण उठलाय तर मला मिट्टी मारूनच बसलाय
हा काय चालतंय हे आपलं झालय कॉल त्यांना हा काय हा बाय बाय अब्रिग